हॅलो.
येतोय आवाज?
हो ताई येतोय.
पाऊस काय म्हणतो?
हां, आज आमच्याकड न्हाईये पाऊस सकाळपासून.
हो का, इकडे तर चालूच आहे, काल संध्याकाळपासून चलू आता, जरा जोरात सुरू झाला.
होय. पाऊस म्हणतोय तुमाले आज बाहेरच जाऊ नका आता, पावसाळा संपेपर्यंत.
हो, झालं जेवण वगैरे?
हो आताच झालं जेवण ते.
हम्म.
हा
तुम्हाला कोणती संस्कृ, हो आमचं पण झालं जेवण.
हा, हा, हा.
तुम्हाला कोणती संस्कृती आवडते. भारतीय आवडते, की दुसरी एखादी आवडते?
म्हटल्यावर आपल्याला भारतीय संस्कृतीच आवडणार ना.
हो.
आपली संस्कृती तर जगातील खूप जुनी आहे. वैविध्यपूर अं, नटलेली आहे आपली. आपली ते आहेच ना आपली एक प्र प्रार्थना पण आहे की, वेगवेगळ्या त्यानी नटलेली आहे. आपली वैविध्य पूर्ण संस्कृतीपैकी एक आहे.
हो.
आणि आपल्या भारतीय संस्कृतीला कसं हाजारो वर्षाची परंपरा आहे ना.
हो.
त्याच्यामध्ये अध्यात्म, कला, वि ज्ञान हा कुटुंबव्यवस्था जे खूप सारे वेगवेगळे मूल्य शिकवले जातात ना, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये.
हो. आणि म्हणजे आपली खरी भारतीय आपण म्हणतो काय झालं की, आपली भारतीय संस्कृती ती कसं राहिलं पाहिजे, म्हणजे आपलं उठून आपली आंघोळ झाल्यापासून आपण काय करतो आंघोळ झाली, आपले कपडे घातले म्हणजे कपडे घातले ती पण आपली ही संस्कृती जीन्स घातली, आपण काय म्हणतो नाही. आपली ही संस्कृती का? ड्रेस व्यवस्थित घाल, फुल पूर्ण शरीर झाक केल असे कपडे घाल, ही आपली संस्कृती ती नाहीे, म्हणजे आपण जसं उठतो, तेव्हापासून आपली संस्कृती सुरु होऊन जाते.
हो वेगळीच आहे. म्हणजे देवा संतांची भूमी आहे आपली, संतांची परंपरा लाभलेली आहे. आपली संस्कृती.
हो आपण उठलो की लगेच आपलं पहिले कपडे घालणं. नंतर लगेच देवाला पाणी घालणं देवपूजा करणं ही पण आपली एक संस्कृतीच आहे. परत म्हणजे पोशाख पेराव जर म्हटलं तर आपली भारतीय संस्कृती ना आपली अ जी बाई आहे. ती आपल्याकडे साडीच घालणार, नाहीतर नऊवार घालणार आणि जो आपला पुरुष आहे तो पायजामा घालेल, शर्ट घालेल, डोक्यात टोपी असेल. गळ्यात उपरणं किंवा एखादा शहद हे मफलर वगैरे असं काय तरी असेल ही तर आपली खरी भारतीय संस्कृती नाही का?
आपल्या भारतामध्येच आपल्या भारत तीय संस्कृतीमध्येच असा आहे की अनेक धर्माचे अनेक भाषा बोलणारे जाती जमातीचे लोक कि, असं गुन्ह्या गोविंदाने आपल्या भारतात मध्येच राहतात. आणि प्र प्रत्येक राज्याची कशी आपली स्वतःची वेशभूषा वेगवेगळी आपल्या महाराष्ट्राची ची गुजरात असं आहे खाद्य पदार्थ तिथं पण वेगवेगळया आहेत बरोबर आहे की, त्यांच्या लोककला वेग वेगवेगळ्या आहेत. अशी आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे.
हो हो.
आणि त्याच्यातूनच एकता निर्माण होते आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रमुख वैशिष्ट्य ष्टयच आहे एकता. सगळ्या ह्याच्यामध्ये एकता स्थापन केलेली आहे.
हो म्हणजे आपली भारतीय संस्कृती जी आहे ती स सर्व मूल्य जोपास ते नाही का? म्हणजे लहान मु लांच लहान मुलांवर संस्कार करणं त्यांना आपला सगळ्या आपलं म्हणजे आपलं जीवन कसं आहे. आपलं जगणं कसं आहे आपण माणूस म्हणून कसं वागलं पाहिजे. ही सं सगळी संस्कृती ते सगळे मूल्य आपण त्यांना शिकवतो हो त्यानुसार
आणि.. आपल्या आपल्या भारतामध्येच असं आहे की, दिवाळी, होळी म्हणजे मोठमोठे असे पोंगल सारखे ईद सारखे सण म्हणजे आपल्या भारत देशालाच कसं सणांचा देश मानला जातो न आणि या सणामुळ कसं समाजामध्ये बंधुभाव एकतेचं वातावरण आनंदाचं वातावरण निर्माण होत.
हो.
आणि ह्या सण आपण उत्साहाने साजरा करतोघ सगळे मिळून हा
तसं म्हंटलं गेलं तर आपण म्हणजे शेती करतो आपण काय म्हणतो. भारत हा शेतीप्रधान प्रधान देश देश आहे. मग आपण त्याच्यात बी आपली संस्कृती आहे तिचं नाही का? ते व्यवस्थित पिक वगैरे घेणं हे करणं म्हणजे उद्या आपल्या शेतीची दुसऱ्यांवर काहीतरी, आपली शेती कसं करतो याची जाणीव करून देणं. ही पण आपली एक संस्कृतीच आहे.
बरोबर आहे कि, आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माची जाणीव करून दिली जाते. ते, योग वगैरे आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीला देणच आहे. नाही योगासने वगैरे, फार पूर्वी पासून चालत आलेली परंपरा
ते पण, आणि अध्यात मग कस, आता आपल्याकड आपले वारी जाती पंढरपू पुरची यात्रा, अषाढी एकादशी आली म्हणजे, आपल्या गावागावांमधून दिंड्या नी तील त्या पायी चालत-चालत पंढरपूरला जातील आपला भारत तिय माणूस हा जातोच, दरवारीला म्हातारे वगैरे जात जर पंढरपूरची वारी आवर्जून करतात हो, म्हणजे महिन्यापासून दिंड्या निघालेले, महिन्यापासून लोक चालत चालत ऊन, वारा, पाऊस, सगळं सोसत पंढरीचा दर्शनाला, विठ्ठलाच्या आणि रुक्माईच्या दर्शनाला जात ही आपली भारतीय संस्कृती.
सा, ही तर अध्यात्माची हा अध्यात्माची ही तर परंपरा आहे ना. आपले पूर्ण हो.
किशोरे आहे तबेश्वरला पण आवर्जून जेव्हा निवृतीनाथांची यात्रा अस ते, ती काहीतरी डिसें जानेवारी-फेब्रुवारी मध्ये येते नाही का? तेव्हा पण आवर्जून दिंड्या येत राहतात त्या इथत आपल्या त्र्यंबेश्वरला. म्हणजे नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणाहूण दिंड्या इथे येत असतात. अ तेव्हा तिथं त्यांचा तो हो त्यांचा तो घोडा पळतो, आणि दिंडी नीघाली म्हणजे कसं असत सगळ्यांचा तो अ सफेद शर्ट. सफेद पायजमा, किंवा धोतर.
हो त्यांच वारकऱ्यांचं हेच आहे.
हो वारकऱ्यांच, वेशभूषाचे त्यांची गळ्यात डोक्यावर टोपी, गळ्यात, टाळ वगैरे, विना वाजवत रस्त्याने धूमधडाक्यात त्यांची ती दिंडीही जात राहती, नाही का.
तरी हा वारकरी म्हणून पटकन ओळखला जातो.
हो.
अ आणि आपल्या कसं भारतामध्ये पूर्ण भारत म्हणजेच एक कुटुंब आहे, असं सगळे म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे काही सं संकट वगैरे आलं तर, सगळे एकत्र होऊन, धावून जातात ना त्या संकटाला.
कस कळतं, की त्याच्या गळळ्याला, डोक्यावर कपाळाला टिळा असतो. तो नाही का, गंध टिळा असतो, अ गळ्याला पण एक टिळा लावलेला लगेच समजतं. कि हा वारकरी
हम वारकरी आहे म्हणून ही
संतांच्या पंथातील असेल एक नाही का.
हो बरोबर हाय. आणि आपल्या भारत देशाला कसं, कलेचा पण वारसा लाभलेला आहे वेगवेगळ्या कला आहेत, हा शास्त्रीय नृत्य आहेत, भरतनाट्यम आहे, कथक हो ना? हा वेगवेगळ्या, हम्म्म! ! म्हणजे वेगवेगळ्या कलेचा समावेश या आहे त्याच्यामध्ये, आणि आपल्या भारतामध्येच म्हणजे कसं आहे, वेदाचा अभ्यास उपनिषदांचा अभ्यास‌ अशे वेगवेगळे जे महान ग्रंथ आहेत. त्याचा पण वारसाच लाभलेला आहे म्हणायचं आणि खूप लोक त्याच्या वर, वाचन करतात त्याच्यावर वेगवेगळे संशोधन करतात. अं हो ना, म्हणजे ह्या महान ग्रंथाचं ते कसं जपवणूक करतात पुढं पण.
आणि कसं अध्यात्म म्हणजे, ज्ञानेश्वरीच आता गावात सपता बसताव, ही पण आपली एक भारतीय संस्कृतीचे, सात दिवसाचा अखंड हरिणाम स पता राहतो नाही क?
हो बरोबर येना!
त्याच्यात ते टाळ विना संध्याकाळचे ते कीर्तन वगैरे, परत ज्ञानेश्वरीचे पारायण होते.
पारायण पण असतात हो बरोबर ये!
लोक आवर्जून ते पारायणाला बसता! पारायण करता! तसंच आता गुरुपौर्णिमा आली, गुरुपौर्णिमा पण, एकदम आनंदात उत्साहात आपल्याकडे साजरा करत राहतात, हो! !
आपल्या आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी जातात. लोक, लांबून लांबून! ! असं पण आहे ना? थोडक्यात म्हणजे कसं आपली भार तीय संस्कृती केिवळ नुसत असं चालीरीती आहेत म्हणून असं! नाही सांगतय ती आपल्या? पुढच्या येणाऱ्या पिढीच्या म्हणजे जीवनाला योग्य आकार देणारी एक परिपूर्ण आपली जीवनशैली आहे. पुढच्या पिढीला काय चांगलय काही नाही चांगलं! काय वाईटापासून कसं दूर राहायचं! हे आपले पूर्वज सांगतात ना आपल्याला! म्हणजे गोष्टीच्या रूपाने हे रामायण महाभारत ह्याच्या रूपाने वगैरे म्हणजे पुढच्या पिढीला जागृत करतात ते! !
हो! !
हम बाहेरच्या देशात असं नाही वाटत की, आपल्याला कोण पूर्वज त्यांच्या आप पून च्या नातवंडलावगैर अस योग्य संस्कार वगैरे देत असतील म्हणून आपल्या भारात ती संस्कृतीमध्येच ते दिसून येत जास्तीत जास्त! ! हो- ना?
आपल्या कला पण तेवढ्याच महत्त्वाच्या हायतात्या शास्त्रीय संगीत! वगैरे त्याच्यावर पण किती? लोकांनी आता, वेगवेग वेगळे प्रोजेक्ट केलेत, वेगवेगळी पुस्तकं लिहिलेत.
झोपले होता काय? बर्फ पाहिजे का? हा बर्फ! हो ना!
हा! हो! हो! ! तर म्हणजे एक मानवी जीवन मूल्य साच म्हणजे आहे म्हणायच आपली चांगली जपण्यासाठी! ! ही भारतीय संस्कृती. हम्म आणि समृद्ध आहे सगळ्या म्हणजे दुसऱ्या इतर देशापेक्षा आपली भारतीय संस्कृती जास्त म्हणजे समृद्ध आहे. विविधतेने नटलेली आहे. हो ना,
चला छान वाटलं बोलून. ओके बाय करते परत करा परत हो.